हॅलो हा हा एकदमच आवाज बंद झाला हो तुमचा.
ते वायफाय पण चालू होतं इकडं आणि मोबाईलचा डाटा पण चालू केलेली लाईट गेल्यावरती ते वाय काय बंद झाला आणि नेट तर ते लवकर असं ओढून घेतल्या नाही वाटत नेटवर्क.
होय.
हॅलो हां ऐकू येतं हो मी. पण म्हणलं सक्सेस व्हावं हे दहा मिनिट करे म्हणून मी पण चालूच ठेवलय.
दहा मिनिट आता ते पकडलं तर पकडलं नाही तर ते कट केलं तर वा म्हणून मी पण कटच केला नाही ते ह. म्हणजे वायफाय वर होतात.
मी पण नाही नाही दोन्ही पण. चालू होत दोन्ही पण चालू होत आता मोबाईलच डाटा चालू केले.
हा हा हा. हे ल रेंज वगैरे पूर्ण लागताय नाही तर आवाजच येत नाही परत.
हो इकड गावाकडे कसं थोडं न म्हणजे. इना मीना. प्रॉब्लेम असतं लाईटचं म्हणून मी पण जाऊ द्या म्हंनल. कट केेलेेने.
होय लाईटच प्रॉब्लेम असतेच ते जरा. म्हणजे सोलापूरमध्ये कुठलं गाव आहे मंडाईचं तुम्ही राहताय ते.
सोलापूरमध्ये इथंच म्हणजे अक्कलकोट.
हा हा हा म्हणजे इकडं कोण नाहीत काय तुमचं.
हो तिकडे पण आहेत म्हणजे इ इचलकरंजीला आहेत मावशीराती.
हा हा हा.
हा. आजुन काय म्हणत लेकरू किती. अ लेकरं कितीला कितवी ला आहेत आता सध्या शाळेला.
माझी एक आता मुलगी पहिलीला गेली मुलगा.
हा हा.
असं आहे सहा सात वर्षाची आहेत.
होय.
हा असं मगद आता शाळेला. गेल्यावर मगच हे भेडतं नाही करायला फोन वगैरे नाही तर असल्यावर दंगाचा असतोय त्यांचा मग. काहीच होत नाही खाण. पिन त्यांच त्याच्यातच असतय.
हो.
असर मग तुमची तिकडची भाषा अशी वेगळी असते का सोलापूर.
आम्ही कसं दररोज. हो इकडचं थोडं वेगळं पण असतं आणि आम्ही घरी कसं कन्नडच बोलतोय मराठी बोलत नाहीय.
होय काय.
हा.
म्हणजे कन्नड विषय तिकड म्हणजे सोलापूरमध्ये कन्नडच असतें का जास्त
जास्त करून म्हणजे लिंगातचे लोक असलेले कन्नड बोलतात अ आणि असं अर कास् असलेले मराठी बोलतात.
हा हा हा आणि असं शाळेत वगैरे शिकवताना मग कन्नड विषय असतोय.
नाही कन्नड विषयी नसते ते कर्नाटक तिकडं कर्नाटकमध्ये असते. एकदा महाराष्ट्रात हे कन्नड आणि हे मराठी असं दोन्ही ह ह
हा हा हा मग तुम्हाला
आणि इतेे कस शाळेत विषय हे सगळे असते ते म्हणजे कन्नड विषय नसतो.
हां.
कर्नाटक मध्ये कसं कर्नाटक मध्ये कसं सगळे विषय अस ते ती मराठी विषय नसतो तिथं कन्नड विषय असतो.
होय होय.
सेम आपल्यासारखंच असते ती हा
ह म्हणजे कर्नाटक साईड येतो ना इकडं असं म्हणजे अ त्याला तिकड साईडला अस निपाणी व वगैरे
हा हा हा ते तिकड कर् कर्नाटक येत कर्नाटक बॉण्ड्री
हा कर्नाटक बॉण्डरी असं हा लागते इथं तस तसं हा कन्नड विजय पण शिकवते ति तसं गावात असं येळगुड म्हणा अस. दुसऱ्या गावात मग त्यांना मराठी शिकवत नाहीत कन्नड शिकवत असं आहे.
हो आहे माझं मावशीचा मुलगा पण जातोय ना, तिकडच आहे तो बेडग्याला बेडग्याळ जवळ जवळ होतोय का तुम्हाला
नाही असेल नाही पण एवढं नाही माहीत नाही ते
हा.
हा हा हा
हम् बर.
असं निकस पण एवढं इथलं माहित नाही ना जादा मी अस बाहेर नसतय ना इत माझ माहेर तिकड सांगली जिल्ह्यात तिकड आहे माहेर.
हो.
मग मला हेथं दिलं नाही रेणार मध्ये पण जास्त एवढं कुठं बाहेर आण. येणं जाणं नही नई.
हा बरोबर.
असं आहे ते आता मुलांच्या मुळच कुठेतरी बाहेर गेलं तर शाळेच्या मुळ
हा हो
असं होत मग तुमची तयारी वगैरे झाली की नाही आता लग्नाची
अजून ते, तारीख आहे पुढच्या मनात त्याने अजून फिक्स केले नाहीत फिक्स केल्यावर तयारी करायच आता
होय तुमच्यात लई बघत्यात ते नाही मुहूर्त वगैरे ते असं
हो बघणारे बघते ते असं हे कस हे कसं पाहुण्यातलंच असल्यासारखं काय त्यांनी पण नवऱ्याकडचे पण काय बघितले नाहीनी आम्ही पण काय मुहूर्त वैगैरे काय बघितलं नाही. पत्रिका जोडते की नाही हा हो
हा हा तर जास्त तर तसं असतय बघतेत नाही तुमच्या तसं ते काय म्हणतात की नाही ते, जुळत का ते काय म्हणतात गुण वगैरे जुळतेत का हा हा हा हा
तेच बघते का.
तुमच्यात मावशीच्या मुलाला देत नाहीत नाही.
नाही देत नाहीत तसं तुमच्यात देत आहेत का.
हा आमच्या तर मावशीच्या मुलाला देते मावशेच्या आच्या तुमच्यात आातीच्या मुलाला देतेत ना.
आत््याच्या मुलाला देते एकडें. इकडे आमच्याकडे कसं मावशीचा मुलगा म्हणजे भाऊ होतोय.
भाऊ होत आहे होय.
हा इकड आत्याचा मुलगा म्हणजे अ मामा होतोय.
होय न.
हा.
तेच असं इथं ऐकून दे बघून ते माहित आहे नाही माऊजेच्या मुलाला देत नाही त असं म्हणते.
हा हा बरोबर ना हो.
ह ह आमच्यात देते तसं मावशीच्या मुलाला. काय काय जण असं चुलत भावाला पण देते. जादा असं जादा तर को नाही परयच असतेच नाही ते देतेत.
हा.
परत कसं जरा वेगच वाटत नाही किती पण केलं तर ते भाऊच झाला नाही तो ह. हा ते भावच म्हंटल्यावर कसं जरा वेगळंच वाटतय ना ते.
हो हो.
असं आणि काय म्हणत मग तुमचं किती म्हणजे असं काय शिकल शिक्षण झालं तुमचं बीए. आर्ट मधून झालत काय तुमचं शिक्षण. हा हा हा.
कम्प्लीट झालं माझं पण.
हा हा हा.
हा पुढं बघायचं आता कायतरी जॉब.
मग आता तुम्ही काय जॉब करू शकताय मग आता तुम्ही.
आता बघ आता पोलिस बद्दलची तयारी करायची ह एकगदा. आणि पोलीस भरतीिच कराव म्हणते कात. शेवटी आपलं आहे प्रायव्हेट मध्ये एम एस एयटी करून टली बेसिक टॅली करून. कुठ तरी काॉनट्रवरतीसच हा.
यच ते तर आहे सोडा. होय.
म तुम्हीं पणं काहीतरी करायचां नां बिझनेस. काव ते तरं आहेच.
आत्या बाई मुलं लागली नां.
हां हां.
न पुढे जरा काहीतरी बघायचं काहीतरी करायचं का नाही. नाही तरी असं आहे की दजण म्हणजे. धीर धीराची बायको. आम्ही दोघं सासू सासरे आणि आजी आजी सासू सासरे हा.
हा मोठ्या फॅमिली.
होय.
पण वीस लोक राहतो घरात.
होय नाही इथं तुमच्या.
हा.
तुम्ही भाऊ बहिण किती अस.
अ दादा एक नंबर आहे आम्ही दीदी दोन नंबर मी तीन नंबर आणि आई वडील. आणि दादाचं पण लग्न झालंय दिदीचं पण झालं माझं एकटीच आहे ना.
हां हां तुम्हीं लास्ट नंबर आहे कायं?
हो दिदीला दिदीला पणं आदेश दिला आत्यांच्या मुलालां
होय.
हां आणि मावंस बहिणी मुलीला माझ्या भावाला केलो आहे संख्या मावस बहीणीला
म्हणजे सगळं तुमच्या असं पाहुण्यातलेच आहेत कायं
अहो पाहण्यातलेच आहे
हां हां
ह
सगळी म्हणजे सोलापूर ते म्हणजे तिथल्या तिथेच असतील असं
सोलापूरमंध्ये असं नाही किथ कां तिकड आहे नां माझी मावशी रहाते
हां हां हां
हां अजून कायं म्हणता बाकी कायं नाहीं बघा निवांत
होय चालूं आहे की आमचं पणं स्वयंपाक करायचं खायचं धुवायचं
हा उशीर झाले कायं स्वयंपाकाला नाश्ता करताय कां सकाळी तुम्ही
होय म्हणजे आता स्वयंपाक म्हणजे होतंय हिचं इंजेक्शन होतं नां ते पाच सहा वर्षाचं मग तिथं गर्दी असल्यामुळे यांयलांच लेट झालं ना ते
हो हो रडला असेल मगं मुलगी आहे नां रडली असेल तिनं
हा मुलगी, नाही आता तेव्हा काही वाटलं नाही त्याला आता आल्यावर जरा जरा दुकायला लागलं नाही ते कसं जरा पायसुस्त असतं नाही ते धनुराजच इंजेक्शन
हो ते भरपान वगैरे शेका म्हणून सांगितलेत की नाही
होय होय शेकले दवा पणं असं औषध पणं दिले आहे ते पण आता शेकलेले त्यामुळें शेकले गार लागलं ना त्यामुळे आणिच राडायंला लागली ती
हां
आता ते किती पणं मोठा असलं तरी ते पाय जरा सुचतच नाहीं ते
सुस्तय सुस्तय थोडा
हा आता जरा दोन दिवस आता दमवणार आता शाळा चुकून बसली आता घरांत
हो
ह
ते लहान लेकराने एक शाळां चुकून नाहीं शाळां चुकून घरांत बसं त्यात लहान लेकरांना मज्जा वाटतंय हा आणि शाळेत स्कूल मध्ये स्कूल मध्ये अस स्कूलमध्ये असताना घरी कधी येऊ म्हणतात घरी असताना स्कूलला कधी जाऊ
घरी आलो असच आहेत त्यांच आता तरी एक गेलाय शाळेला ह्याला ठेवून घेतलंय
हां
असं आहे लय दमोतेत दोघं कशी एक कालांचे झालेत नां नाही एक मुलगी आहे
हां
हा एक दीड वर्षाचच अंतर आहे ना त्यांच्यांत दोघांत होय होय मुलगी घरांत
हो
असं ती जरा शांत हाय पणं मुलगा जरा वांड आहे असं आहे आहेत होय मुलगा ऐकत नाहीं
हो असंच असतय प्रत्येकांच्या घरात काय ना काय असतयच
होय
हा
आणि काय म्हणताय.
काय नाही बघा निवांत तिकड पण कोल्हापूर साईडला पण पाऊस वगैरे खूप जास्त होता वाटत ना
होय मधी होता बघा लय पर् पूर्ण नदी बदी नदी बधी पूर्ण फुल झालत्या आता पूर्ण बंद झालाय पाऊस.
हा सगळीकड पाऊसच कमी झालाय आता.
पाऊसच कमी झालाय काय का मग दुष्काळ पडण्याचं सगळं चालू आहे
मग काय करू आता पाण्याच बघा
पाऊस पाहिजे हो होय
हा
अजून तुम्हाला तर कोणी आणि कोणाला करणार आहे तुम्ही आता कॉल
मी होय आता तेच दिदीला कराव म्हणालोय.
हा -हा -हा -हा.
असं म्हणजे असं तुम्हालाच रिटर्न म्हणजे असं केलं तरी चालेल ना
होय चालतंय की, अजून असं तुम्ही बोलून का नाही थोड्या वेळाने आणि मला केलं तर चालतंय मग मी तुम्हाला करते असं एक काला दोन तीन वेळा केले तरी चालतय वाटतं असं फोन
ठीक आहे ठीक आहे चालतंय मग.
असं आहे मग आणि थोड्या वेळंन नाही तर तुम्ही केल तर चालतंय मग आणि थोड्या वेळेन मी तुम्हाला करत ते म्हणजे आज एकसारखं बोलायला लागल्यावर पण काय बोलायला समजत नाही .
हो- हो चालतंय -चालतंय तुम्ही मेसेज करा सगळं तुमचं घरकाम आवरलं नंतर न...
आवरल्यावर हा -हा चालतंय मग मी तुम्हाला करते मग तुम्ही मला करा असं
हो- हो ठीक आहे ठीक आहे नक्की
चालतंय ठेवू‌ काय टाईम पण झालाय अकरा मिनिट आता
हो- हो ठीक आहे ठीक आहे
हा हा